हॅलो.
हॅलो. हा आवाज येतोय का?
हो येतोय ना बोला ना ताई.
हा नमस्ते मॅडम
नमस्ते. कशी झाली तुम्हाला आठवण.
आहो फोन केला होता आपल्या याच्यावरती बोलण्यासाठी त्याच्यामुळे फोन केला होता बोला ना तुम्ही काय म्हणता.
हा काय नाही चालंय. शाळा मुलांच्या शाळा चालू झाल्यात. वातावरण खराब आहे.
हो ना पाऊस पण पडत नाहीये प्यायला पाणी नाही ओ, कुठं. टँकर चालू झाल्यात नाही का.
हु, हु, तुमच्या इकडें खूपच भयानक परिस्थिती असते. पाणी नाही म्हणलं वर, टँकर वगैरे येत असतील ना
हा हा हा पाणी नाही त्याच्यामुळे बरं नाही का. हु, हु, हु, जनावरांची फार हाल, होत्यात बाबा. त्यामध्ये पाणी पण नाही आहे ना. म्हणजे तिकडं पाणी वगैरे येते का व्यवस्थित. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, बोला ना.
आव बोला ना तुम्ही कंटिन्यू करा.
आवाज येत नाही तुम्ही बोला की म्हणलं काय म्हणता, काय मॅडम तुमच्याकडे काय पाण्यासारखं. काय आहे का तिकडं.
पाण्यासारख काय आमच्या इकडे पाण्यासारखं पर्यावरण आता सध्याला वातावरण खराब असल्यामुळे पर्यावरण व्यव स्थित नाहीे पाऊस नाही आ सगळ उन्हाळा चालू आहे प्याच्या पाण्या च खूप हाल चाललेले, टँकर बोलवावं लागतो. आणि आता तसे अ गावांच्या नद्यांना पाणी नाही आणि दूषित पाणी झालय सगळं पाणी. कारखान्यांचं पाणी वगैरे ते येतंय त्याच्यामुळ
आमच्या इकड तर पाणी नाही याच्यामुळे इतके मासे वगैरे मर मेल्यात ना पार बे हिसब.
हा हा हा हा.
हा.
असं हा हा.
हा ना सगळं पावसावरच हे. काय माहिती काय होतं देवाला माग नाही का सगळ्यांनी साकडे घालावा पाऊसी वगैरे बाबा लवकर नाही का, शेतकऱ्यांचे हाल होत्यात, जनावरांचे सारा नाही काय नाही नाही का.
हा हा हा हा, तेच हो होतय ना तसच होतय. काय सांगतय.
खूप म्हणजे वातावरण त्याला खराब असल्यामुळ, हम.
म्हणजे तिकडे ते रांजणगाव, रांजणगाव गणपती वगैरे तिकड आहे ना ओ फिरण्यासारखं नाही का. गणपती मं
नाही आमच्या गावात तिकडे कुठे रांजणगाव गणपती आहे आमच्या गावात तिकडे कुठे रांजण गणपती वगैरे नाहीेये काही. आमच्या इकड आमच डोंगर भाग डोंगर, दर्या, झाड झुडप पाण्याची कम तरता, कोरुडव शेती शे ती सगळी कोरुडव आमच्या इकडे आमच्या इकडे सगळं असं वातावरण आहे हो. तुमच्या इकडे तसं शेतीला कसं पाणी वगैरे बागा शेती आहेत ना तिकड सगळ्या.
हा जरा हाईत पर्यंत पाऊस नाही त्यामुळ
पण सध्याला पाऊस नसल्यामुळ नदीला तुमच्या इकडे पाणी होण नसल सध्याला.
पाणी नाही डॅम ला पण पाणी नाही ना वरूनच पाणी नाही ना.
हे करताय तुम्ही, आ शेतीला वगैरे कस पाणी हे करता
आता पाणीच नाही तर काय ओ डॅमला पाणी जर सोडलं चारीला वगैरे पाणी आलं तर पाणी असतं. आणि आता पाणीवरूनच बंद करून टाकलंय ना.
हा हा हा हा.
त्यामूळं पाण्याची सैलच कमतरतात सगळी झाली सगळे. शेतीमध्ये जे पीक केलेय सगळं पिकजड होतय शेता राजा आहे एकदम उदास झालाय आता काय करावा.
हां हां.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
ते तर आहे.
देवाणी लव
आणि त्याच्यामुळं मग काही आ जनावरांचे पण हाल वगैरे असत्या सगळे. खाद्य जनावरांना खायला गवत, पाडी अ त्यांना खायला ते अ काय कुटी वगैरे लागते कडवा लागतो घास लागतो जनावरांना तेच त्याच्यामुळं त्याचे पण प्रॉब्लेम आले असतील दुधाचे पण प्रॉब्लेम आले असतील ना.
हो मंग आता सगळं नाही म्हणल्यावरती सगळं विकत आणून टाकावं लागतं ना पाज.
हा विकत पण पाऊस नसल्यावर विकत तरी कुठून आणणार आहे ना.
कुठून आणणार आहे हो आता आहे सध्या तर आहे आता पाऊस जर नाही आला तर गेल नाही का दोन वर्षापूर्वी झाली होती तशी परिस्थिती नाहीच हो बाबा. नाही का दोन वर्षापूर्वी कशी छावणी वगैरे लावली होती. आणि सगळे जनावरांचे हाल झाले होते त्यावेेळेस. माणसांचे पण हाळ होत्यात पाऊस आला तर बरच होईल नाही का.
हो हो हो हो हो .
त्या सध्या पाऊ
नाही नाही पाऊस पाऊस नाही सांगितला ना दुष्काळ सांगितलं या वर्षी . त्याच्यामुळे पावसाचं वातावरण नाणी हे पर्यावरणाला धोका, आरोग्याला धोका सगळ्या गोष्टींना धो का खायती पैशी मागली. भाजीपाला नाही कर्धान्य कर्धान्य तरी कुठं पिकणार आहे करधान्य या वर्षी खाऊन घेतलं पुढच्या दुष्काळामध्ये काय आपल्याला भेटणार आहे खायला म्हणजे सगळ्याच गोष्टीची महागाई पण मारामारी पण जे जे आहे ते खायला पण खाण्यापिण्याचे पण वांदे सगळे दुष्काळमुळं बाकी काय म्हणते?
बाकी काय नाय.
हा ना. हा हा हा.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
बाकी मुलांची शाळा चालू झाली आता शाळेत जातात ना मुलं. हॅलो.
मुलांच्या हा मुलांच्या शाळा वगैरे झाल्या चालू आता चालले शाळा वगैरे त्यां. त्या निघालेले येते. हां.
काय आता हे पाणी वगैरे नसलं तर शाळेवरती मणी वार्या बसले.
शाळेवरती तर काहीच चालते स्वतः.
तसे दिवस नाही ओ आम आमच्यावर देवाला नाही का अणता यायचं. बाकी काय म्हणता?
हॅलो.